हॅलो
हा बोला आवाज येतोय मला
येतोय का तुम्हाला आवाज.
हा येतोय.
हम्म ह् झाल चहा वगैरे काय नाही. नाही करायचं आहे ना आता.
हो मी पण आता करीन डं हा आता ये आणि थोडं बाहेर जाईल
हो का हो थोडंस फिरवून आल का बरं वाटतं ना हा हा आमच पण कराय आता ऊन होत ना खूप उणे म म्हटलं थोडस सहावाजता करू.
हो मी पण सहालाच करते लवकर पण नाही करत.
हो का हा हा
थोड आराम करून उठली. आता बोलनंतर बसते आणि मग करते चहा नष्टता
अच्छा हा हा नाश्ता पण करता तुम्ही?
नाश्ता म्हणजे कायतरी चहा म बिस्किट वगैरे
अच्छा हां हा
हा नुसती चाय मला नाही पियायला आवडत. हा मी घेत नाही तर काय खायला असलं ना चीईत
हो हो माझं आता हां हां. अच्छा! हां हां नुसता मग चहा पितच नाही तुम्ही.
नाही अशीच चहा नाही पित मी, सवय झालेली आहे ना ती.
हो सवय झालेली असते. बरोबर आहे हम्म हां हां. हां ना हां हां. अच्छा! असं घरी कोणकोण असतं मग तुम्ही?
आं हां नाही सांगू शकत ते.
अच्छा! हम्म हम्म बरं. अजून काय चाललंय ताई मग, लोणचं वगैरे केलं का तुम्ही?
आं?
लोणचं केलं लोणचं?
नाही लोणचं नाही आम्ही पापड करतो.
हो का?
हां लोणचं वगैरे कधी नाही केलाय विकतच आणतो. तुम्ही?
नाही अ केेलं, केलं हो करतो घरीच करतो मी.
म्हणजे कसं करता जरा सांगता का?
हो हो आम्ही बाजारातून कैरी आहे ना त्याचे छोटे छोटे काप हे करून आणतो कट करून आणतो. छोटं छोटं घरी घेऊन येतो, मग हो छोटे छोटे मग ते हां त्या फोडी असतात ना मग त्या पुसून घेतो एक एक फोड अशे स्वच्छ मग ते स्वच्छ फोड पुसून घेतल्यानंतर त्या वाळत टाकतो फॅन खाली, मग ते सुक त ठेवतो हम्म आणि मग मस नाही नाही घरातच फॅन खाली सुकत ठेवतो. हां आणि मग त्याच्यानंतर मग मसाला असतो ना आपला तो घेतो मग लवंग, वेलदोडे परत जायफळ हे दालचिनी हे सगळा मसाला घेतो. हम्म मग तो परत मोहरीची डाळ असते ती ती मग मिक्सर मधून वगैरे नाही का बारीक काढून घेत तो परत ते मसाले बारीक करून घेतो हो हो. ते करून घेतो जाड मीठ वापरतो आणि त्याला बरणीत सगळ्यात आधी खाली थोडसं जाड मीठ टाक तो थोडासा गुळ टाकतो गोड आंबट लोणचं छान लागतं ना. मग लोणचं मग त्याच्यात गुळ पण टाकतो थोडासा. आणि ह्या आपल्या मिरच्या असतात ना लाल मिरच्या मग ते दोन तीन प्रकारचे असतं, एक कलरची असते.
हां काश्मीरी बेंग बेडगी ते आहे ना? हां मसाला करतो म्हणून माहिती आहे.
हां मग त्या करतो ना मग त्या मिक्सर मधून परत बारीक काढून घेतो थोडसं जाडसरच असं.
म्हणजे कलरसाठी का?
हां कलर साठी आणि तिखट थोडसं, त्याच्यासाठी मग ते असं परातीमध्ये सगळं मिश्रण घेतो तेल गरम करत ठेवतो. तेल गरम करून झालं की मग त्याच्यात लसूण हो हो खूप लागतं क्तंम मंग ते त्यांच्यात टाकायचं मंग ते थोडंसं गांर होऊं द्यायचं मसांला मंग त्यांच्यात थोड्यां थोड्यां त्यां फोडी टाकांयच्या पुसलेल्या मंग त्यां मिक्स करांयच्या हातांने मंग ते बरणीत भरांयचं लोंणचं
बरं मंग उन्हांत वगैरें नाहीं कां टाकतं
नाहीं नाहीं उन्हांच नाहीं टाकतं
नाहीं मी बघितलेला उन्हांत पणं टाकतांत नां
नाहीं नाहीं आम्हीं नाहीं टाकतं आम्हीं घरांतच नां फॉन खांली सुंकू
हो आम्हीं लोणचं नाहीं कधीं करतं पापड करतो वगैरें पापड मसांला वगैरें वर्षभरांचा करूंन ठेवतो पाऊस लागंला सगळं हां नाहीं आणि सुकां बाजांर वगैरें मच्छीचं सुकटं बोबीव हो खांतो आम्हीं
ते तुम्हीं म्हणजे मंग जास्तं घेऊंन ठेवतांत कां
हां म्हणजे आंता पावसाली ते कसां भेटतं नाहीं नां सुकां बाजांर मं घेऊंन ठेवतो मं अगोदरचं आणि मंग सुंकवूंन ठेवतो त्यांला बरणी मं फ्रीज मध्यें फ्रीज मध्यें ठेवलां नां की म्हणजे असं वांस वगैरें नाहीं येतं त्यांचा
हो कां अच्छा हां म्हणजे मंग वाटेल तेव्हां करतां येतं असं
हां कधीं पणं पाहिजे तेव्हां आपलां कायं नसलं कां मंग तेंव्हां करायचं बोंबिल सुकटं वगैरें
अच्छा हां हां मंग फिश पणं खातं असांल तुम्हीं मच्छी वगैरें
हो मच्छी चिकन मटंन सगळं खातं आम्हीं
हो कां मंग तुम्हीं मच्छी फ्रांय कसं करतां
फांय आंधी आम्हीं कायं करतो मच्छी सगळी धुऊंन घेतो त्यांनंतर तरं सगळं मसांला टाकतो त्यांत म्हणजे गरमं मसांला आपलां लांल तिखंट मीठ हलंद आणि आपल्याकडं कुंठ त्यांला असलं नां तो टाकांयचा आणि त्यांला मिक्सं करूंन ठेवायचं दोन तीनं मिनिटं आणि तव्यांमध्ये तेल टाकूंन टाकांयचा आणि त्यांतन लसूणं टाकांयचा म्हणजे मच्छी थोडी वैस असतं नां
हो हो
तरं मंग लसूणं टाकतांत त्यांत लसूणं टाकल्यानंतर आपली मच्छ टाकांयची तेलांमध्यें आणि दोन तीनं वेळेलां ईकडूंन तिकडूंन आंलटी पलटी करूंन फांय करांयची आम्हीं सिम्पलच करतो नाहींत कायं कायं बोंबिल वगैरें माहित कां तुम्हांला चं
हो हो माहिती आहेतं नां मलां
हां त्यांना रवां रवां लावतो म्हणजे मसांला लावंला त्यांनंतर त्यांवर रवां लावतो मंग ते एकदंम कडक सं होतांत
कुरकुरीत होतं असतील हां हं हां मम्मी तेचं म्हटलं कुरकुरीत होण्यांसाठी कांहींतरी म्हणजे वापरतांत कां कायं ही तरी असं कारणं आपणं जेव्हां हॉटेलमध्यें वगैरें खातो तेव्हां ते थोडेसे वेगळे लागतांत नाहीं कां कुरकुरीत
हां हां
हम्म.
काय काय मच्छीला म्हणजे लावतो रवा नाहीत. तर आपोला तांदलाच पीठ असतो ना तो पण लावतात. पण आम्ही तर शक्यतो रवा लावतो पण काय काय जास्त कुरकुरीत होण्यासाठी तांदलाच पीठ पण लावतात.
हा का? हम् हम्.
हा ते पण चालतं, त्याने पण होत कुरकुरीत.
कुरकुरीत होतात का? अच्छा हं हं. नन नवीन कळलं तुमच्याकडून हां हा हा हा.
हा आसं बोलून समजत ना की, कोणाकडं काय पद्धत हाय.
हो तेच ना वेगळी असते. हो माहित नाही राहत ना. असं अजून तुमच्याकडे काय असं स्पेशल असतं स्पेशल एखादा पदार्थ?
आमच्याकडे जास्त तर मच्छीच असते घरात मच्छी आणि चिकन.
हो का हं हं. ते तुमच्याकडे डेली असतं का? रोज असत?
हा रोज असते भाजी फक्त सोमवारची आणि मंगळवारची असते. कारण का उपास असतो म्हणून हा नाहीतर नाही आम्ही
हा हा अच्छा म्हणजे तुम्ही हो का?
हा नाही तर डेली आम्ही
हुं हुं बापरे मग आवडतं तुम्हाला नॉन व्हेज?
हो खूप आता ती सवय झालीय ना तर नॉन व्हेज जेवण जाईतच ना नाही काहीतरी थोड तकारी अंडा पाहिजे नाही त्या आमलेट पाहिजे असं.
हो का अरे बापरे हा हा मग तुम्ही इकडे राहता का थोडस. तर समुद्रकिनारी बिच्छूच्या साईडला राहा.
आ होव आमच्या इथे म्हणजे नदी आहे ना, त्या नदी मधले म च्या आणतात आम्ही पकडून. समुद्र एवढ्या जवळ नाही पण एक दीड तास लागत तो आमच्या इथून
हो का? नाही हो तुम्हाला सगळं ताजं भेटतं खायला म्हणजे.
हो ताजच असत.
हो ना म्हणजे पकडून आणायची नदीतून आणाय लगेच
हा लगेच करायचं. म्हणजे एकदम ताजी ताजी असली का खायाला पण चांगले लागत. त्या ना ते फ्रीज मध्ये ठेवून चांगले नाही एवढे लागत. त्याची चव जातं मग.
हो चव जात त्याची. . छान आहे घरच मग. हम्म हो.
लय मुले कसा खाता येत? काय नसला ते जाणा देत आना पकडून.
हा का? हा हा. अरे वा चांगलं आहे ना.
भाजी बे. भाजी पण असते. कधी कधी असते पण.
हा हा. हो ना? हा हा अच्छा. हम्म हम्. म्हणजे एकदम घरासमोर राहती का?
हो आसं म्हणजे, दोन मिनिटं लागतील नदीवर जायला असं नदी आहे.
हो का? अरे व्वा चांगलंय, छान आहे म्हणजे घर पण मग तुमचं असं?
हो दोन ते तीन मिनिटा वय जास्त तर आम्ही नदीत पोह्यायला पण जातो म्हणजे गरमी आता गरम्याची.
ह ह
पोवायला पण जातो नदीत, गरम झाला की चला सगळे मित्र मैत्रिणी घेऊन.
हा अरे वा भारी ना, पोहता पण येत म्हणजे, सगळं व्यायाम पण होतो, पोहण्यामुळं हम्म, हो का ह ह
कसा, नदी जवल असल्यामुल आमच्या इथं सगलीच जातात ना मग, एकमेका ह्याला अ त्याला शिकव ते होत. सगळं म्हणजे आमच्या इथं तर बारक्या बारक्या पोरना पण येतो पौवताना.
हो का अरे वा बापरे, चांगलं आहे ना नाही तर इकडे कस दुसरेकडे म्हणजे असं क्लास वगैरे लाव
हो स्विमिंग साठी ह लावतात तिथं. इकडे कस जवल असल्यामुले, सगळीच जातात ना मग बारीक पोरं पण मला यायचंय मला पण मग त्यांना पण नेऊन शिकवून शिकवून ते शिकतात.
शिकतात हो चांगलं आहे खरंच, आणि व्यायाम पण होतो ना. आणि ते पण एक हो कौशल्यच आहे. हो ना म्हणजे पण, सगळ्यांनाच जमत असंही नाहीये ते.
हा हो हो
हो आता संध्याकाळी मग परत अ हेच का नॉन व्हेज.
हो नॉनव्हेजच कायतरी करायचं.
काहीतरी करायचं, अच्छा हा हा चांगलंय तुमचं बर का. छान आहे. हो हो चालेल बरबर हो चालेल मला पण छान वाटलं तुमच्याशी बोलून छान वाटलं, नवीन कळला नाही तुमच्याकडून फिश
हा हा ठीक आहे. करत राहा कॉल तुम्ही पण मी पण करेन.
हो हो चालेल चालेल ठीके ठीके हो हो चालेल हो बाय.